हा काय
काही नाही बसलीय कय जातात छहापाणी वगैरे तयारी चालेल
हो आणि मग तुला कस काय वाटत ते तंत्रज्ञान काय आपल्यासाठी चांगलंय की नाही?
तंत्रज्ञान तर आता हे मला वाटतंय आपलं ए आयचं युग म्हंटलं जाते ना का सध्या.
हो.
तर ए आयचं बघशील तर आता बघ मोबाईल म्हणा किंवा टी व्ही वरती ना ते मला ना ए आयचे जे व्हिडिओज येतात बघ पाऊसळत नाही का अ छान रेसिपीज करतात वगैरे ते पाहियलात तर छान वाटतय ना मस्त वाटतय ते पाहा
होय त्याचे फायदे तर आहेतच खूप चांगलं आपल्याला कुठली पण माहिती पाहिजे काय पण पाहिजे लगेच च घरात बसून आपण काढू शकतोय माहिती ए आय गुगलमधन.
हो हो हो नक्कीच नक्कीच आणि त्याच्यामुळे कसं होत माहिती का फायदे आहेत ना पण आता मी आता असं ऐकलं की म्हणजे मोठ्या आय टी कंपनीज वगैरे आहेत ना तिथ म्हणजे अ माणसांची संख्या कमी करून आता म्हणजे नाही का पूर्वीपेक्षा तसंही तेच हे की कमप्युटर वगैरे ह्या गो प्टींचा वापर केला जातो म माणच्या ऐवजी मशीनस काम कराय लागले आज
हो माणसांमध्ये म नोकऱ्या गेल्यात ना खूप जणां माणसांच्या.
हा म तेच आमच्या माझ्यासोबत दुसरी एक माझी मैत्रिणी ये ना तर त्यांच्या मिस्ट्रांना पण सांगितलं गेल की कंपनीकडून आता अ आम्हाला आपण हे करावे लागणारे संख्या कमी म्हणजे जे वर्कर आहेत त्यांची. हा मग तुम्ही तुमचं बघा पुढचं काय ये ते म्हणजे असं प्रत्येकाला ह्याचे शास त्वती नाही राहिली जॉबच्या आय टी म्हणा किंवा कुठल्याही फीलल्डमध्ये जॉब काय त्याच्यापेक्षा आता झालं की असं ही तुमच तुम्ही स्किल शिका कुठलंही म्हणजे आता भरपूर मोबाईलवरती बघते मी अडव्हनटेजेस हेचे स्किल्स नाही काही ए आय चे म्हणा किंवा कम्प्युट टर स्किल असतात ते शिका त्याच्यामध्ये म्हणजे आता ह्या गोष्टी वाढल्यात आपल्याला पूर्वीपेक्षा पुस्तकांचा वगैरे वापर न करता आपला कुठल्याही आता म्हणजे शाळेचा विचार केला ना तर शाळेमध्ये पण मुलांन एखादा शब्द आडला तर किंवा त्यांना काही वेगळं नॉलेज द्यायचं असेल तर आपल्याला ते चॅट जी बी टी म्हणा किंवा गुगलचा वापर करून आपण त्यांना इन्स्टंट काही गोष्टी सांगू शकतो किंवा आमच्या शाळेमध्ये तरी की आम्ही मुलांसाठी नवीन क्रिएटिव्हटी शोधण्याचा त्याच्यावरतुन प्रयत्न करतो की काय त्यांना वेगळं देता येईल.
हो बरोबर आहे तेच बेरोजगारी खूप वाढली आहे. कारण आता मोठे मोठे जे कारखाने आहेत ना तिकडे माणसांच्या ऐवजी तकडे रोबोट वगैरे अस घेतले जातात त्याच्यामुळे कस मशीन काम त्यांच लवकर होते तर ते माणसांना धोक्याच आहे नोकऱ्यासाठी.
हो ते जेवढं आपलं नॉलेज वाढतं ना तेवढं कामात च हे होतं म्हणजे अ शेत असो किंवा कुठलंही फिल्डमध्ये मशीनच चीच जागा जास्त झालीये माणसान ऐवजी म्हणजे शेतात पण पहिली गडे राबायचे म्हणजे छो बायका गा गावातल्या जायच्या त्याच्याऐवजी आता खूप आधुनिक शेतीची खूप म्हणजे यंत्रणा किंवा छोटासा व्यवसाय जरी करायचा असेल कोणाला ना तरी ते पोळ्या लाटणे म्हणा भाकरी करणे याच्यासाठी पण मशीन वापरले जातात माणसान ऐवजी म्हणजे माणसांच्या हात ताच रोजगार कमी होण्याची शक्यता जास्त वाढली ये.
हो बरोबर आहे. आणि दुसरा एक फायदा आहे तर एक आपण कुठे पण आपले नातेवाईक राहत असतील तर आपण त्यांच्याशी व्हिडीओ कॉल करून बोलू शकतो व्हॉट्सअप वरून किंवा आता कोण वर्क फ्रॉम करते घरी तर झूम ऍप आहे मीटिंग अटेंड करू शकते घरी बसून तूम तो एक चांगला मला वाटतय फायदा आहे.
हो नाही काय याच तू बोलली म्हणून आठवल की आपण हे नाही का लॉकडाऊनचा पिरड होता तेव्हा सगळ्या शाळा वरे बंदच पडले होते की मंग आपल्याला प्रश्न पडला होता की म मुलांचं शिक्षण कस होईल तर शाळेंनी तशी ऑनलाईन स्कूल शिकवलच ना चालूच झालं होत. तेव्हापासून आपण जास्त स्कूलमध्ये पण आणि मुलांना पण त्याचा वापर जास्त करायला लागला यत असं मला वाटतंय लॉकडाऊन पासून कोरोना पासून या गोष्टीवरती जास्त परिणाम झालाय.
हो एक म्हणजे काय त्यानी घरी बसून ते शाळा करत होते ते चांगलं आहे. पण त्याच्यामुळे दुर ग हा हे झालंय की नुकसान असं झालंय की मुलांमध्ये ती मोबाईल घेण्याची सवय - - च जे आहे ना टाइम ते जास्त वाढलय.
तेच ना मग मुलांना सवय लागली एवढं पूर्वी एवढ वाच एवढा संबंधच नव्हत. आणि हे आपलं व्हॉट्सअप ग्रुप मुलांचे अभ्यास वगैरे होमवर्क पाठवायचं असायचं. ते कुंठ आपल्याला पूर्वी ह्याच्या आधी आपण लिहिलेलंच असायचं. ते डायरी मध्ये नाही क राईट केलेल आता मुला व्हॉटसअपमध्ये पेरेट्सचे ॲड नंबर ॲड केले जातात परत - प्रत्येक इन्फॉर्मेशन याला ग्रुप द्वारे सगळं माहिती नाही का जास्त
हो ते एक बरंय आपला मुलगा काय करतो शत आपल्या लगेच कळतय ना कस हाय. हे काय आहे त्याच.
हम ही चांगली गोष्ट आहे ना म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये की मुलांना मुलांची प्रगती आपल्याला कळत आणि आपल्यालाही स्कुलच काय चालय हे आपल्यालाही कळत आणि टिचर अपल्याशी कॉन्टॅक्ट करतो आपण त्यांच्याशी करतो हा फायदा निश्चित पण मुलं ना याच गोष्टीच्या मागे नाही लागायला पाहिजे की मोबाईलमध्येच होमवर्क आला आम्ही त्याच्यावरतीच आन्सर ढूंढ तो अस होय अस काय काय म्हणतात नाही का कि मोब - मला हे सर मिळत नाहीये मी रीड नाही करणार आहे मी डायरेक्ट
हा म्हणजे आप आपण कसं आधी टेक्स्टबुक मध अस शोध शोधत होतो ना तर आता मुलां क मुलांमध्ये लगेच तेनी असं ए आयमध्ये गुगलमध्ये सर्च करून लगेच म्हणजे कष्ट घेत नाही ते
कष्ट नाही म्हणजे वाचन नाही होत तसं.
हो बरोबर हम्म. हो वाचन झालं की म्हणजे परीक्षात कुठला पण कुठन पण प्रश्न आला की आप आपल्याला लगेच लिहायला येतोय आणि हे अस शोधून लगेच लिहिलं तर त्यांना ते परीक्षेला खूप त्रास होतोय ना ल सगळं लिहायला.
लर्निंगची प्रोसेसर प्रोसेसस कमी झाली माझ्या मते ते कारण मी आता माझ्यासोबत जे मुलं शिक कवायला मो जाते तिथ मला अस वाटत की मुलांना रीडिंग चा खूप प्रॉब्लेम आहे मराठी हिंदी तरी इंग्लिश तरी आता वाचतात बऱ्यापैकी पण मराठी हिंदी हे जे सब्जेक्ट आहेत ना मुलांचे म्हणजे खरंच ना अक्षरशः म्हणजे आपण नाही का किती छान अक्षरात वेलंटी मात्रा वगैरे जस बसून शुद्ध लिहायला शिकायचो तशी या मुलांमध्ये ते ना अजिबातच सवयच नाही राहिल ले रायटिंग ची रीडिंग ची
हो ना आणि आपल्या वेळी कसं एखादा रिकामी जागा भरायची असेल तर आपण पूर्ण असं तो चॅप्टर रीड करून शोधून लिहायचो आणि हेनी नाही आता सगळं शॉर्टकट गुगलमध्ये घालायचं आणि लिहायचं वाचन तर अति प्रमाणामध्ये ते कमी झालय ते एकदम बरोबर आहे तुमचं
हो ना आणि मला हे वाटतय की त्या आपल्या सगळ्या गोष्टी प्रगतीच्या चांगल्या गोष्टी ते आपल्याला म्हणजे माहिती मिळते सगळं नॉलेज आहे सगळ्याशी कॉन्टॅक्ट पण मुलांसाठी मला असं वाटत की ही थोडी घातक होत ह गोष्टी असं मला वाटतं
एकदम बरोबर आणि दुसरं चांगलं आहे म्हणजे आधी कसं आता मशीन्स आहेत म्हणजे आधी मिक्सर वगैरे नव्हतं वॉशिंग मशीन नव्हती आता ते मशीन्स आले तर त्याच्यान आपलं काम पण सोपं झालंय आणि आपलं आपला टाइम पण वाचतोय
हो तेीवथ आहेच टायम म्हणजे आता हो म्हणजे ज्या लेडीज अस आता जे आय टीमध्ये काम करणाऱे असतात त्यांना घरामध्ये एवढं भांडी घासण्यात वेळ द्यावा लाग लाग नाहीपेक्षा तो वाचतोय ते तर नक्कीच गोष्ट आहे पण आपण त्याच्यावर आपल्या शरीराला त्याचा त्रास होतो काही वेळेला म्हणजे आपल्याला लवकरच ते पाठीचं दुखणं म्हणा किंवा
हो आणि हो मॅ मायक्रोवेव्हवरर जेवण गरम केलेलं चांगलं पण नसते ते खाणं जे आधी गॅसवर ते कर तथ चांगलं असतय
हम्म गॅस म्हणा आपले जे पूर्वी ज आहे ते चालू आता बघ ना भांड्याचेच म्हणजे भांडे कसााल पुरी मशून हो अस किती कंटाळायचा मग आता आली मशीन
पण मशीन आली आहे
बघ काय पीठ मळायची सॉरी पीठ मळायची सुद्धा म्हणजे इतकं हे झालंय कि सुविधा येतात ते
हो ना पीठ मळून चपाती बनवून निघते सगळं एवढं आता हे मे एवढं हे झालंय विकास झालाय आपल्या भारतात
विकास आहेत पण मग ते थोडंस मला असं वाटतं की ते आपल्या आरोग्यावर जी असते ना पॉवर आपली मेंटेलिटी म्हण आपली हेल्थचे इश्यू आहेत ते याचा परिणाम होतोय ना मग म्हणून तर माणसाच आयुष्य आहे ते क झाले पूर्वीची माणसं बघितली तर शंभरच्या पर्यंत गेलेले आहेत आता आहेत काही काही मोजती राहिलेले शंभरच्या वरती राजी आजोबा किंवा ते कारण त्यांना ह्या गोष्टींचा गंधच नव्हत म्हणजे चांगल्या सयी होत्या खाण्याच्या म्हणा या सगळ्या गोष्टींपासून लांब होते ते
हो बरोबर आणि त्यांनी कसं खेतीचा जे येत होता ते ताज. ख खात होते अस बाहेर हॉटेल वगैर जा जं. फूड वगैरे त्यांनी काही खात नव्हते आणि आपल्या आत्ताची पिढी कशी आहे बाहेर. थोडं काय झालं की चला जाऊया बाहेर पा. ू स्रेशब्र बा ख. खूप जास्त वाढले आणि त्या खाण्यामध्ये काही ताकद सुद्धा नाही राहिली.
नाही ताकत राहिली तेच ना म्हणजे त्यांना जी सवय लागली ना त्या पूर्वीच्या माणसांना. कुणी आपले मावशी बाग जुने असतीलजजोबा तर ते बघा अजून कधी बघित. बा ख नाही त्यां भ. नाही या गोष्टील्या किती तुम्ही चांगलं करून द्या त्यांना.
हो माझ्या घरात. सं उदाहरण आहे की माझ्या सासरा आणि तो कधी बाहेरच खात नाही त्यांना घरचच आवडते. त्यांना ब्रेड बीड वगैरे असं काही खायला आवडत नाही त्यांनी म्हणतात का सुध मला घरातच जेवण पाहिजे.
हो म्हणजे आपण किती कराव आयटम पण त्यांना ते शेटी भाजी भाकर करावीच लागते. ते कारण त्यांनी सवय ला पोट जी भरायची सवय ना. हे आपणच आपलं चुकीचे म्हणजे जिभेचे चवीला येते.
होम. हो ते चांग पण ते कसं चांगलंय आपल्या शरीरासाठी चांगलंय ना.
हम्म तेच हो मग काय आणि त्याच्यामुळ.. ते अजून हेल्दी आहेत बघा आपल्याला काही काही नापक्षरश आमच्या माझ्या ओळख. तिचे आजोब आहेत आयुर्वेदिक चे हे करतात ते योगासन प्राणायाम बर का. तर ते पण अठ्यात्तर वर्षाचे आहेत. त्यांचे जर नियम बघितले तितके क कडक आहेत ना ते म्हणजे सकाळी पहाटेच उठणे साडेतीन च्या दरम्यान
ते एक बरोबर आहे लवकर उठून व्यायाम करणे ते एक चांगली गोष्ट आहे आणि ती आपल्याला सुद्धा करायला पाहिजे.
करायला पाहिजे पण आता आपली मुलं जबाबदाऱ्या त्यातून एवढा वेळ नाही सकाळचं उठणं झोपायलाच आपल्याला लेट होत.
हो ते तर आहे मात्र बरोबर. हो ना. दुसर अजून असं वाटते मला नुकसान आहे तर तासन तास आपण ते मोबाईल बघतो तर आता त्याच्यामुळे डोळ्यांचे पण अस आपल्याला डोळे पण खूप दुखतात आणि झोप अह पूर्ण होत नाही त्याच्यामुळे मग डोकं दुखतय.
बरोबर खरं आहे. हे आपल्याला होतोय त्रास पण आपण थोडे मोठे झाल्यानंतर मोबाईलचा वापर करायला लागलो ना. पण असं वाटत की लहान मुलांना तर डोळ्यांना आता स्क्रीन आहे म्हणजे इतक्या लहान पण जनम जन्म झाला मुलांना कि ते स्क्रीन समोर येतेच.
हो ते लगेच त्यांना ते आकर्षित करते ते स्क्रीन.
स्क्रीन आकर्षित मग त्यांच्यावर किती परिणाम होईल म्हणजे आ त्याच्या पिढीवरती डोळ्यांना दिसायला किती त्रास होऊ शकतो.
हो ना लगेच त्यांना चष्मा पण लागतोय.
आहेच ना लागतच हे डोळ्यांचा त्रास होतो कुणाचे लाल होतात म्हणजे शाळेत अस गेल्यानंत तर वाचाला प्रॉब्लेम येतो किंवा लिहिताना दिसत नाही. गोष्ट असे होतात काहीकाहीन जास्तच कंटिन्यू बघितलं तर तसं मी तर माझ्या मुलांना कंटिन्यू न रोख ण्याचा प्रयत्न नक्कीच करते पण तरी त्यातल्या त्यात सवय लागते.
पण करत आहे पण ते ऐकत नाहीत काय करायचं.
नाही ना सवयीचा परिणाम हे लागलाय पण तरी पण लिमिट ठरवून दिली पाहिजे कारण या वरती त्यांनलाच त्रास होणार या गोष्टीचा.
हो बरोबर आहे एकदम दुसराच अजून मला तोटा वाटतो तर अजून हे सायबर क्राईम्स खूप वाढले आहेत. तर ते एक बँकेत न आपल्याला फोन येतात ओ टी पी शेअर करा ई केे वाय सी साठी ते तर आमच्या अस अ नातेवाईकांमध्येच असं झा त तर त्यांना असा के वाय साठी फोन आलता एक आणि त्यांनी नुसत लिंक वर गेल्यान त्यांच्या बँक खात्यातन एक लाख रुपये गेलेच. हम्म तेच ना किती दुख ख होतंय कमवायला एवढा वेळ लागतोय आणि एका सेकंडात ते पैसेे आणि ते परत मिळत सुद्धा नाहीत आप
नाही नाही कितीही तक्रार केली तरी नाही मिळत ते काहीच उपयोग नाही मिळत ते शक्यच नाही. पहिले तरी कोणी चोरलेले मिळायचे हाताने पळवून नेलेले ते मिळत होते. पण हे असं मिळणं शक्यच नाही कारण ते ऑनलाईन करतात आणि कोणी कोणी तर बोलता बोलता मोबाईल फोन नाही म्हणून घेतात आणि त्याचं काय करता ओ टी पी सेंड काय माहिती त्याच्यात्यातून बोल बोलता मोबाईल मधून घेतात ते. कट करून लिंक वरती हम्म बरोबर. खूप वाढलेत खूप वाढलेत चल आपण करूया का नंतर अजून
हो हो चल हा हा चल बाय.
बाय बाय.